हॅलो हा मला हा मला ना रेसिपी पाहिजे होती.
कोणती हो.
अ आपण धपाटो करतो ना.
हा.
त्याची नाही उसळची भाजीची रेसिपी
हा हा म्हणजे काळेवटाने आणि ध आपण पंचमीला करतो त्याची रेसिपी ह हा हा चालतय चालत. ते सांगते किवा
ह हां.
हा हो का पहिला आम्ही साहित्य सांगते सगळं. आं हा काळे वाट्टा न काळे वाट्ट. घ्यायचे मग ते मस्. म्हणजे उसळ करण्यासाठी कांदा खोबरं टोमॅटो अं आलं लसूण हे सर्व साहित्य लागणार त्याची ग्रेव करायची असते आपल्याला आणि धपाट्यासाठी अ ज्वारीच गव्हाच डाळीच तांदळाचं आणि बाजरीच असेल तर एकदमच छान जर नसेल तरी पण चालू शकतेय. खरं असेल तर एकदमच छान त्यामुळे जास्त छान टेस्ट येते ना दोपाट्याला हम् अ हिरवी मिर्ची
आपण एक पीठ करून ठेवू शकतो का या सगळ्या
प सगळं मिक्स करून म्हणजे एक एक वाटी सगळं घेऊन ते दळून आणलं तरी चालतय मग त्यामध्येच काय करायचं धने जिरे पण त्यामध्येच घालायचे ऍड करायचे आणि लून आणायचे.
ह.
आपण हे तयार पण पीठ करू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्यालाव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण ते लगेच करू शकतोय. आणि जरी. पीठ आपल्याला म्हणजे हे दळून आणणं नाही झालं तरी घरात आपल्या पीठ ऑलरेडी अस. की गव्हाच तांदळाचं. ज्वारीच मग ते मिक्स करून पण आपण ते करू शकतो..
अच्छा अच्छा.
हा. मी आता तुम्हाला सांगते कसं करायचं ते कृती सांगते. ह. ह पहिला काळे्या वटाने असतात. क ते स्वच्छ धुवून संध्याकाळी भिजत घालायचे रात्रीचे. रात्री जर आपण सकाळी करणार असल. तर दही द ध. स तर रात्री भिजत घालायचे. आणि जर संध्याकाळी. करणार असेल तर सकाळी भिजत घरातून. रात्री करणार असाल तर मग ते भिजव. लेल्या वटाने काय कराय काळे वटाने काय करायचे. सकाळी कुकरला शिट्ट्या करून घ्यायचे त्याला.
आणि शिजताना जरा शिजयला ठेवताना त्यामध्ये मीठ पण घालायचं. स्वच्छ धुवून घ्यायं पाणी वगैरे घालायचं. मीठ घालायचं आणि त्याच्या सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या. काळ्या वटाण्याला त्या मग ते. शिजून घेतले क त्याच्यासाठी आता ग्रेव्ही करायला. पाहिजे ना उसळला असं लपतपच ग्रेव्ही असले तरच छान लागते ती उसळ
ह् हम्
मग ग्रेव्ही कशी करायची आपला कांदा टोमॅटो खोबरं चिरून घ्यायचं अ मग ते असं लालसर रंगावर छान भाजायचं कढईमध्ये तेल सोडून मग त्यामध्येच ण घालू शकतो आपण म्हणजे आपले खडे मसाले असतात का ते पण एक एक जरा घालू शकतो. तोय लवंग दालचचीन निरे अ परत आलं लसण
हा हा
हे चांगलं एक छान सोनेरी रंग येई पर्यंत भाजून घ्यायचं. आणि मग थंड करायला ठेवून द्यायच जरा पाच दहा मिनिटं थंड होऊन द्यायच. हा आणि नंतर मग त्या थंड झाल्यानंतर ते थंड झालेलं. अ जे आहे कांदा टोमॅटो वगैरे सगळं ते काय करायचं. मिक्सर च्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट करायची.
हा म्हणजे पाणी घालत घालत आपण जरा पेस्ट करून घ्या
खरं जास्त पाणी नाही घालायचं थोडसच पाणी घालायच. हा मग त्याची पेस्ट ठ आपण उसळ करून घेऊया लगेच मग एक कडई घ्यायची त्या कडईमध्ये तेल टाकायच जिरे जिर्‍याची फोडणी द्यायची तो पेस्ट केलेला मसाला त्यामध्ये तेलात टाकायचा आणि तो चांगला. छान तेल सुट्टेपर्यंत दहा प दहा मिनिट तरी चांगला. तेलामध्ये परतायचा त्याला तेल सुटलं पाहिजे. मग त्यामध्ये अ चटणी हा तेल सुटेपर्यंत वाच येईपर्यंत छान भाजून घ्यायचा मग त्यामध्येच आपल्याला जसं तिखट हवं आहे. तुम्हाला त्या अंदाज तुम्ही चटणी त्यामध्ये घालू शकताय आपलं काळं तिखट हा घरामध्ये असते ते मग त्यामध्येच काळं तिखट अ गरम मसाला
ह
घालू शकतोय आणि मीठ हळद हिंग
अच्छा
हे घालून चांगलं ते परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये ते मग आपण शिजवलेले काळे वटाने घालायचे
हा हाच्
आणि त पाणी वतायचं त्यामध्ये आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यान तर थोडंस ताट त्याच्यावर ठेवायचं आणि त्या ताटामध्ये पाणी ठेवून दहा पंधरा मिनिटं ठेवायचं ते तसंच
अजून जरा शेजयसाठीारी म्हणजे
णे त्या त्यामध्ये त्याचा तिकटाचा अर्क उतरायला पाहिजे ना त्या काळ्या वटाण्यामध्ये म्हणून थोडा वेळ जरा दहा पंधरा मिनिट ठेवायचं ते आणि ते शिजलं आणि छान झालं क नाही असं दाट सरच करायचं जास्त पातय पण नाही करायचं ग्रेव टाप कराय एक आणि मग दहा पंधरा मिनंतर ते मग उसळ तयार होत मग त्याच्यावर छान कोथिंबीर चिरून टाकायची आणि ते साईडला ठेवून द्यायचं मग आपली उसळ तयार झाली आता आपण दहापाटे करायला घेऊया
हा
मग म ते करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला ज् ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाच पीठ दोन वाटी चं पीठ अर्धी वाटी अ डा हा डाळीचं पीठ पण अर्धी वाटी घ्यायचं.
अच्छा अच्छा म्हणजे हे अ ह्याच प्रमाणात घ्याय ते काय म्हणजे हे एवढं असेल तर एव हे
हा त्याच्या जरा निम्म म्हणजे ज्वारीच पीठ कस जरा हे असतंय ना मग त्यान वसवसल जातय ना जास्त करून गव्हाचं पीठच वापरायचं जास्तीच हा त्यात कस जरा चिकट पणा असतो ना गव्हामध्ये
हा हा होय
गव्हाचं पीठ जास्त घ्यायच आणि बाकीची मग त्याच्या निम्म्यान घेतली तरी चालतील काय प्रॉब्लेम नाय.
हा हा
आणि बाजरीचं पीठ त्यामध्ये घातलं तर अति उत्तम त्यामुळे एकदम छानच टेस्ट येते.
जर नसेल तरी पण चालू शकतय हा आणि असेल तरी पण ते घालू शकतोय म ते एक सारखं चांगलं मिसळून घ्यायचं. मग त्यामध्ये नंतर अ मीठ घालायचं. ओवा, हिंग जिरे अ कोथिंबीर भरपूर चिरून घालायची. आणि जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची लसूण वाटून घ्यायच मिक्सरला बारीक करायचं आणि त्यामध्ये ते त घालायचे आणि जर हिरव्या मिरची नको असतील तर लाल तिकीट लाल तिखट पण तुम्ही वापरू शकताय.
हं म्हणजे अ कुठलाही अ एक हे प्रकार केला तरी चालतय.
चालतेय चालतेय लाल तिखट घालू शकताय किंवा हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता.
आणि हां हां आणि हां म्हणजे आता हे सगळं आपण मळून घ्यायचं ना चांगल्यान.
हा थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं असं जास्त घट्ट पण करायचं नाही जा ते पण करायच नाही मध्यम करायच
हा म्हणजे आप
ते पाण्यात वगैरे सगळं घालायचं. हा तिळ घालायचे आणि तिळ पण घालायचे. आणि चांगलं ते एक सारखं मळून घ्यायचं व्यवस्थित एकदम छान आणि नंतर मग ते अ पोळपोड घेऊन त्याच्यावर कापड आपल्या रूमाला एक घ्यायचा चौकोनी
म्हणजे हे आता गार पाणी न मळून घ्याय
हो हो गार पाण्यानच नाय नाय गार पाण्यानच मळून घ्यायच.
मग ते मळून घेतल्यानंतर म एक पोळपाट घेऊन त्याच्यावर एक छोटा रुमाल घ्यायचा आणि अ त्याचा गोळा करून मग थोडासा पाण्याचा हात घेऊन असं आपल्या हाताने थापटायचे गोल थापटून घ्यायची. आणि तव्यामध्ये मग तवा गरम करायला ठेवून त्यामध्ये तव्याम त हे करून घ्यायचे भाजून घ्यायचे.
म्हणजे अ म्हणजे भाज ता नाही आपण जरा कोरडी भाजायची काय म्हणजे जरा तेल काय
म तेल सोडायचं कि तेल लावायचं त्याला तेल लावू शकताय किंवा तुम्ही तूप पण लावू शकताय काही प्रॉब्लेम नाहीेये. हा आणि जरी समजा तुम्हाला जर तळून करायचे असतील तर जरा घट्ट म्हळायच आणि आपल्या काढ्याच्या प्लास्टिकची पेशवी वगैरे असते की नाही कागद त्याच्यावर हे करून थोडासा दाब देऊन छोटी छोटी करायची आणि तेलामध्ये तळूप होन शकता या मध्ये एक होल पाडायचं आणि तेलामध्ये सोडायचं ते
प्रकारे छान लागते
अ काय म्हटलं
दोन्ही प्रकारे चांग लागतात म्हणजे आपण भाजून घेतली तरी छान लागत्या आणि उताळून घेतली तरी छान लागते काय
महाष्टय फेमसच पदार्थ आहे नापाट त्यामुळेपाट हे कोला पण आवड मग आपण तून पण करू शकतो तो किंवा आपण थापून हातावर थापून पण करू शकतोय
हो हो म्हणजे आमच इथ कसं अ बट अ आमचं तर आम्ही वेगळ्या प्रकारान करतो आणि धपाट्याबरोबर आम्ही अ काय म्हणत दही आपले खातो
हा हा नाही दही पण चालू शकता किंवा खरडा पण हिरव्या मिरच्या आपल्या असतात त्याचा खरडा पण करू शकतोय आपण तो पण एकदम छान लागतो धपाट्याबरोबर दही धपाट खरडा एकदमच सुंदरच
मला ना खूप असं दिवसान ते करून खाऊ असं वाटत होत त मग म्हंटला विचारूनच घेऊया की अ त्यांनी कसं करतात म छान लागते
खरा सांगितलेलं मी एकदम लागते त्या पद्धतीने केल्यानंतर
नक्कीच नाही धन्यवाद एवढ श मी माहिती सांगितल्याबद्दल आणि अ एवढा छान प्रकारे एकदम वळीने सांगितल्याबद्दल
हा हा चालेल चालेल
हां
आणि उसर पण एकदम छान लागते झधपाटे आणि पट्या हुलाला ना आवड पदार्थ नाही लहान मुलांना सुद्धा धपाात भरपूर आवडते
ब म्हणजे फक्त ऐकूनच तोंडात पाणी येतंय ना
त्याला पाणी सुटते धपाटा म्हटलं की आणि समजा
ह नसली तरी आपण तुपाबरोबर पण खाऊ शकतोय गरम गरम धपाटा आणि त्याच्यावर तूप सोडायचं किंवा जरी तूप नसेल तर लोण्या बरोबर खाऊ शकतो एकदम छान लागते
अच्छा अच्छा धन्यवाद आहे एवढी सगळी माझ होय होय मी अ करून बघून ना तुम्हाला नक्की कळवेल की कसं झालेलं म्हणून
हा हा चालेल चालेल चालेल
चाले झाले
हां हां ठेवा ठेवा चालेल थँक्यू
हा थँक्यू